हॅलो! काय करते गं?
काही नाही आवरती आहे फॉल लावला साडीला.
हो का!
हो.
पाऊस तर लई चालू आहे ना बाहेर?
हाव चालूच आहे.
हम्म.
साडीला फॉल लावतीये दोन तीन काम चालू आहे एकत्र.
हम्म.
हाव काम करत होते मी.
हम्म हम्म.
का गं? घरी कोण नव्हतं. पाऊस पण चालू होता. हॅलो!
हो ते समजलं मला.
पाऊस पण चालू होता बरं का!
हम्म.
आणि डुग्गी परत राहिली नसती अभय घरी नव्हत्या
हो तेच ना म्हणलं याची मुलगी झोपेली म्हणून येऊ शकत नाही म्हणलं ही नाहीतर मस्त होतं गं. काय छानस, हाव लय मस्त शिकवलं. इन्कम टॅक्स वगैरे जी एस टी ऑडिट सगळे घेतले त्यांना लगे सगळे पा
हाव का!
घेतले, खेळ घेतले मध्ये हसी
त्यांनी तुझं प्रोडक्ट वेगळं टाकलं, त्यांना तू सुधरून सांगायच असतं माझं हे प्रोडक्ट हे म्हणा मॅडम.
देते म्हणे ओ!
लायसन्स बनवतांनी हू! हो का आन.
हं अस फोन करून बघू आपण इथं गावातल्या.
पुढून घेऊनं ये म्हनते. जी एस टी चं करून घेऊ, आण फूड लायसन चं बी करून घेऊ. ह्यां सरा सोबत बोलण नही झालं काल नही त अस म्हटलं गावातल्या सी आर पी च्यां इकड त्यांच.
हो का!
हो ना! करून. लयीत लयी लाडली बहिण बंद होईन मंग होऊन जाईन. तिढ नाही सगळ सरकारी वर.
टांग!
तुझा आवाज गुततोय खुप. तुझा आवाज खूप गुत
जी एस टी चं बिल काडून देते म्हणलेय, पण माझ्या सगळ्या योजना बंद होतील.
हू!
स्कॉलरशिप, वगैरे काहीच नाही जमणार मग मला करायला.
कॉलच न त्या!
नही यांचे स्कॉलरचे फॉर्म वगैरे नही भरतायायचे म्हणले म मला. कश्याच बिल जर काढलं
हा ते ईन्कम टॅक्स ऑफिसर माझे बं हे!
काय म्हने सगळं बंद होईन ना मग माझं.
हू तुला इन्कम भराव लागल मग वर्षाचं. वर्षाचे इन्कम पण भराव लागण इन्कम टॅक्स. बिझनेस थोडा वाढला शिवाय नही करता येणार तुला. नही तुझा बिझनेस वाढला शिवाय तुला करता नही येणार ना!
तेच चालूय न मं!
हू हू!
काय ते वाढल्यार माणूस दोन दिवसात करत ना या गोष्टी.
हा नाही बिझनेस वाढला पाहिजे एकदा.
हं तेच हे ना! हे तेच करत होते मी फेसबुक ऍडच. अग फेसबुक ऍडचा कोर्स घेतलेला आहे न मी, तेच लेक्चर अटेंड करत होते मी आता तेवढ्यातं तू झा कॉल आला!
हा हा हा...
घेतला कोण आणि कुठं बस नाही ना फेसबुक ऍड ऍडव्हटाइजमेंट मेट ऍड्स नसत का?
ते शिकतिये मी, कोर्स घेतलेला आहे मी ऑनलाईन. हा ते म्हजे माझ्याकडून होणं व्हय बसणं होईनाच, वही पेन घेऊन बसले काहीतरी काम निघत मला मोबाईल खराब व्हायच्या पहिले विसरले मी सगळं सगळं विसरवले मार्केटिंग वगैरे पेड अऍडव्हटाजमेंट कशी फेसबुक अऍडव्हटाइजमेंट म्हणजे कशी त्या सायकॉलॉजी काय आहे परत ऑब्जेक्टिव्ह काय वगैरे सांगता बाबा ते प्रोफाईल कशी ठेवायची आपण हो.
हा हा..
त्याचे फीचर्स काय ते मस्त सांगतात व्यवस्थित
तेचे पण मग ते मला अटेंड अटेंड करणं नाही होईना ना-
हो.....
त्याला मोबाईल पण चांगला लागतो-
हो मोबाईल चांगला लागतो-
हा.... तुम्ही म्हणले मी अजून मी मारल आता विषय निघला हं-
तुला म्हटलं होतं मी-
हो ना विषय निघला म्हणून म्हणली मी तुला समोर मध्ये सगळं याल गे- ते कॅट्स वगैरे-
हम् हम् आता बॅच पण चालू होणार आहे-. नाही बॅच पण चालू होणार आहे संभाजीनगरला ना दोन ऑगस्ट चालू होणार आहे बघ-
कशाची?
सह्याद्री फॅशन वाले- सह्याद्री फॅशन वाले चालू करणारे ती-
काय, काय म्हणुन पण-
अ कॉन्टेंट क्रिएटर्स, एडिटिंग वगैरे सगळे टोटल क्लासेस आहेत त्यांच्याकडे-
हो ना कॉंटेंट क्रिएटिगं बी करती मी पण मला त्यासाठी मोबाईलच लागतोय ना अशी गोष्ट झाली ना-
हा हा....
हो कॉंटेंट पण मी क्रिएट करते असं नाही ये त्याच्यावर पण चालू आहे प्रॅक्टिस माझी पण आता हे माझं विस्कळीत झालं दोन महिन्यापासून सगळं-
कॉन्टेटं क्रिएटिव्ह चे क्लासेस आहे त्यांच्याकडं फोर जी मोबाईल पसंन आहे-
तेच म्हणते मी म्हणजे हे कसं होव का? ते म घरी ऑनलाईनही करू शकते गरज नाही जायची- कारण त्याचा टाइम वेस्ट नुस्ता येण्या जाण्यामध्ये
पण तुला खूप वेळ लागणार ये खरंच-
तेच म्हणती जायला यायला वेळ लागतो पूर्ण दिवस जातो आपल्याला मुलांना पण वेळ द्यायचा आहे-
त्याच्यापेक्षा मी मोबाईल वर खूप काही करू शकतो मीच कंम्प्युटर आणलाय बर का आता फक्त- फक्त मला टेबल नाही वाचून राहिलं नाही माझं कॉंटेंट क्रिएशनच चालु- चालू झालं असत आता कम्प्युटर नी- दिलं होत ना श्रामीला वापराला आणलं आणि आता आम्हाला- फक्त आता त्याच की-बोर्ड घेउन मी आत्ता आणलं मागच्या महिन्या मध्ये-
कधी आणलं?
मागच्या महिन्यात आणलं हम्म- हो पण मग ते ट्राय परवड मोबाईल व्यवस्थित
मोबाईल वर अगं त्याला हे नाही ना टेबल नाही परत भरपूर- भरपूर गोष्टी नाही, माऊस नाही आहेे, कीपॅड नाही थोडा म्हणजे ना माझा- मागुन लै खर्च त्याच मग मी तुला म-
जात ह्या गोष्टी-
मी तुला तेच म्हणतीये मी म्हणजे माझा खर्च- कसा आहे हा खर्च चालू आहे माझ्या मागं त्याच्यामुळं- हे मी शॉपिंग वगैर हे सध्या रस्ट केलेला आहे- चांगल्या गोष्टीवर भर द्यायचे नक्की तर माझं एकदा- काय म्हणते चालू झाणार म्हणजे असं टार्गेट माझं.
हम्.
मला फर्स्ट टेबल घ्यायच‌. तर थोडेफार पैसे जमा करून भेटले त्याच्यानंतर किपॅड माउस मागवतो. त्ये टेब टेबल म्हणल्य नाही तस नाही आहे. ह व्यवस्थित टेबल पाहिजे कसं आपलं कंटुइनी बनवायचे ना. त्या हिशाबाने.
हा हा.
चालेल असं. शिकायला भरपूर आहे ग पण मग वेळ लै द्यावा लागतो ना. आपल्या काम आवरून मोबाईल घेऊन जर बसला ना तर खूप काही शिकतो माणूस खूप- काहि.
हो ते तर आज घरात बसून खूप काही शिकतो माणूस.
तेच आहे ना इकडं तिकडं लक्ष घालल्यापेक्षा हम्म
पाऊस काय खुप जोराचा आला.
हो.
हम्म.
शिकते मी आता हळूहळू हळूहळू थोडं थोडं थोडं थोडं. पैसा पण लागतो चालु द्या मग आता.
ते तर आहेच ग.
बाहेर आहे.
इन्व्हेस्टमेंट केलेलीच नाहि, मी इथ इन्व्हेस्टमेंट के लेली ऐकत. हा ना मी तीन वेळेस केली आणि त्याला मी वेळ देत नाही मी लाईफ कीड लागली त्याला मी आज बसले एवढ्या दिवसानंतर.
हम् हम्म हम् हम्म हम्म हम्म.
नायतर नाही.
कोर्सेस पण बाहेर खूप महागे यग सगळ्याच गोष्टी महागेय आता
हा तेच हे ऑनलाईन शिका ऑन ऑफलाइनच शिकायचं अस ऑनलाईन शिकायला कुठं जाण्या येण्याचा आणि वेळ जातो.
घेऊ लागले.
तेच ना आणि वेळ किती जातो.
नाही हे क्लासेसवाले ते पणी आता ते पण ना आता पहिले थोडे एवढ्या क्लासेस होते आता आता आता त्याचे क्लास सुरू झाले ते का मनाने शिकले ना सगळं काही.
काहीच नाही कॉनटेंट क्रिएशन मध्ये फक्त ना आपल्याला बुक्स बुक्स वाचावं लागते बुक्स रीड करायची बाकी काहीच नाही कॉन्टॅक्एशन मध्ये. मी सांगते तुला आता फक्त बुक
एखाद्याला कला जर असली ना त्या कलावर पण भर देतात बरं का खूप जण
करायचं.
नाही कला पाहिजे आपल्यात
हा मग तेच ना तुझ्यामध्ये एखादा हा ना तुला कसं कॉन्टेन्ट म्हणू शकते ना, तुला सांगायचच विसरले बघ
हम्म
तुला मी कॉन्टेन्ट कॉन्टेन्ट बनवायची शिकवते तुला गाडी येेतच ना आता?
हा एक मिनिट चालू ठेव मम्मीचा कॉल आलाय. हां हम्म हम् बाकी काय म्हणतीस मग?
काही नाही तू पण कॉन्टेंट बनवायला सुरुवात करू शकते असं नाहीय.
हो ग मला आवड आहे पण ये ना मला वेळचं नाही भेटत मुलगी लहान आहे ना गं.
तसं नाही कॉन्टेंट कसे बनवायचे प्रोफेशनल बनवायचे हे आणि ते की असच पिक्चर मधले गाणे वगैरे हा हे मग तेच आहे हे घरच्यांना नाही आवडत आपल्या म्हणून तेच तेच मला प्रोफेशनलीच चलतय